ते झालंय काय मावली हा काय करालाइस चहा तेन झालं
चहा नाही बघा अजून का कसला ऊन पडलाय नाही नंतर न बघा एवढा का लवकर पीत नाही तुमचं झालं काय?
आमचं नाही आम्ही पण नाही पितका मी चहाच पित नाही
होय-होय चांगली गोष्ट आहे चहापीत नाही हीही
आणि काय आवरलं?
हा आवरायलागले बघा चालूय आता आणि पोरगं उठलंय त्याला आवरायचं करायचं होय.
हम्, तुमच्या बिजनेस बद्दल मला आणखीन काहीतरी सांगा म्हणजे तुमचा अनुभव घेऊन मी पण कसं करू शकते तसं करू शकते का बघूया ह-ह म्हण हा तेच क म्हणजे कोणत सांगायला अस क मग करायला चालते नाही म्हणजे
चालतय होय-होय मग कुठल्याच तुला रेसिपीच सांगू असं म्हणजे डिस्कोस आच सांगू
आ म हा चालते म्हणजे असं कसं करायचं म्हणजे किती आपल्याला प्रॉप म्हणजे अस त्याच्यातन फायदा होतो आपण कसं फायदा काढायचा हे मला सगळं सांगा म नक्की कॉल करते तेव्हा हा म्हणजे तुम्ही सांगित हा सांगा-सांगा
तुला थोडक्यात उडदाच्या पापडाची रेसिपी सांगतो तुला.
हा सांगा सांगा,
अ म्हणजे कसं उडदाच पा पड्याच दोन किलो दळून आणायचं बाळा. हा! आणि त्याला नाहीतरी असं हे ते पापड खा हेच हो ते पापड मसाला मिळतय की,
होय मिळतंय इथे की राम बंधूच.
हा रामबंधूच ते केपरे मसाला आणायच.
हा, हा,
हा मग ते रामबधूचा मसाला ते मिळाले का नाही ते, दोन किलो नाही एक पा ट वापरतो मी.
हा दोन किलो ला एक पाकीट.
त्याला नाहीतरी तीन चमच पापड खार घालतो फुल चमचा पोहे खायच्या चमचान.
हा हा तीन चमचे,
हा दोन किलो ला आणि त्याच्यातल जर लावायला काढायचं आणि ते जरा पाणी सुम ते सगळं मिक्स करून घ्यायचं. ते मसाला आणि ते पापडकर घालून मिक्स करायचं वर हा. पापडखार तेवढंच तीन चमच हा मिक्स करून घ्यायचं आणि बाकीचं वरचं काय नाही मीठ बीठ काय घालायचं च नाही. अ सगळं हा आणि परत नाही, तरी हे कोमट पाणी करायचं जरा कोमट एक एकदम सुमसुमीत पाणी करायचं आणि मळून घ्यायचं आणि जरा घट्टच मळायचं म्हणजे, पातळ मळलं की पिटलंही लागत. गतंय हा जर घटसर मळवायचं. आणि घट मळून ते पापड लाटायचं आता सकाळी लवकर उठून उठल्याबरोबर मळून ठेवायच एक दोन त भिजतंय सगळं आप आवरलं की दुपारी लाटायच आणि ज जे करून जथलं पीठ राहिलं तर दुसऱ्या दिवशी लाटलं जरी पण चालतंय.
हा हा चालतंय चालतंय हा हा मग वळ छोट छोटा करताय मो म्हणजे असं मिडीयम मध्ये.
म मे ड म म्हणजे अस विकायला पाहिजे म्हंटलं तर ते, एकशे वीस पापड होतत काय, आणि आम्ही घरात मी केलो की मी एकशे पाच एकशे दहाच करतो, म्हणजे मला जर खूप मोठा साइज धरतो गं
हा हा घरात पाहिजे असल तर आपण मोठ
हा मोठ करतो मी ते कुठं बारकं, बारकं, लाटत बसायचं.
व्हय, व्हय वेळ लागतय त्याला.
वेळ लागतयं आणतानाच कि हा हा.
चालतयं चालतयं करतो घ्या मी तुम्हाला पाच दहा मिनिटात.
हा काय म्हंटलेस बा
हा तुम्हाला परत कॉल करतो म्हंटलो ओ मी पण ते तुमच सगळं बिझनेसचं विचारायला. करते कि,
हा कर कर चालतंय.
ठेऊ मग.